लवतीस मरड
धु बाई एवढा काय आवाज ना झालाय कॉड घटलास ना व
लगेच त एकच आहे म्हणा तसने आणि काय ते झायचं
गाउ म्हंटलं लागतोय काय तर तो लागला
हम्म
हौरीच आहेस तू तर
व्हा हावररी ये ति आता त्याच्यात आता तू मगाशी मग अशी हावररेपणा कराल तीस माझ्या व रडलतीस ते चालत होत आणि मी जरा असं केल्यावर राग येतोय तुला
तू होवरापना करायलास
आता मला पण मला पण कंटाळालाय हे कधी संपतेय अस झालंय की असं
तुला कंटाळा आलाय की खरं माझं काय ते कस म्हटलंयस की आणि कस काय लागलं मग
मला काय माहित ते परत लावत नि घ ये आता एवढं बोल आणि ठेव
माणं तर डोकं फिरलंय बे आता काय समज ना सकाळी मी बाहेर गेली
मीठ कमी घातलीस ये
वा चव घेऊन बघाय नव्हतीस वय केल्यावर
डेट चा कितीवा दिवस आहे आज चौथा काय
पाचवा
अच्छा
पुस्तक वईसान सस स्ध पडू
अम म्हणा लागलोय की कुणाचा राग माझ्यावर निघालागला नाही म्हणताना विचारलो.
ह
ह बोलोलवे तू काय विचारायचे म विचारू नको काय तर दुसरं
नाही बा विचारत हम्म आवरलीस झालं काय ते
हम डबा धुतला कुकर लावला.
हा हा जेवणार किती लाग मग आता नऊ वाजल्यात कितीला जेवाय बस सव्वा नऊ ला हय
काय भात लगेच होत
रूममध्येध्ये कोण माहितं काही नाही.
होय की.
हम्म हम्म. त्या बाकीच्या मुलींचं पण डब्ब येतात काय कोण करतेय.
यथे तर ब
ह.
भाई मणाले काय सुचना झाले.
असु दे बाई आता ह एवढं एक राहू दे कायत वाटेल ते
तू जास्त मला प्रश्न विचारू नको.
मग तू पण बोलोल ना असं. मी काय प्रश्न विचारू हा तरी म्हण मग नुसता. ह म्हणू नकोस कोणती पाणी नम्रता सारखं हसल्यासारखं वाटलं. न मी पण अशीच हासते.
तिला सांग की मग हे बोलायला.
फोन केलेलो खरं उचलाय नाही ती कुठ काय करायल काय मात. सांगितलोय तिला काल.
झालंय ना तिचं पेपर
झालं की आजच लास्ट होता मगाशी फोन केल तो दोन वाजता पेपर सुटणार होता तिचा दोन काही एक म्हटलेली बाई मग. तिला सांगितलेलो फोन करतो तुला म्हणून कशाबद्दल काय काय ते सगळं सांगलेल लिंक. पण शेअर करतो म्हटलेलो ऍपची हा आपण म्हटल्या मग अशी लावलेलो खरं बघायने बा झोपली असणार ती. काल रात्रभर जागून अभ्यास करणाराय म्हणाल ती दुपारी काहीतरी झोपलेली आणि अभ्यास झाला का म्हणून विचारल. त्या वेला म्हणा लागले की दुपारी जेवलो आणि झोपलो बाई आता काय रात्र आपली जाई म्हणाली. अभ्यास करत बसणार रात्रभर म्हणाल ती
हा हा.
रेवती दीदी गेली रानात होय का. घंटा मला असल काय होईत नाही रात्रभर बसून शक्यच नाही मला. सकाळी उठाय होते खर रात्रभर काही बाई. मला जरा ये. दोन तास एक तास झोप कमी झाली की दुसरा दिवस माझा डोकुच लगेच चालू होत का?
हम्म.
अवघडच असं वाटतेय मला पुढं.
काय करणाररेस पुढं अवघड असेल.
ह कधी तर असं. काय झालं. हॅलो. मोनिका जी
शिट्ट्यावा लागल्यात केवड्या कुकर बंद करतो.
हा हा हा.
आणि काय मग कोल्हापूर काय म्हणतय.
डोंबलाचं काय म्हणते कोल्हापूर
ह. अगं बाई मला एक विषय सापडला थांबआता बोलायला. तू आणि ऋतुजा दिदी आणि ती अजून एकटी होती बँकेच क्लासच काहीतरी होतीस ब तू त्यावेेळेला तिकडं नागाळा पार्कमध्ये
हा
त्यावेेळे ला हेला गड कुठला तो
पन्हाळा
हा पन्हाळ्याला कसं गेलेलं सा ग
बस न
कुठणं आणि कोल्हापुरात ना किती वाजता बस
तर टायमिंग आता मला टाइमटेबल पाठा हाय
नव्ह त्यावेेळेच आठवत असलं तर सांग बाई
बाई अर्ध्या अर्ध्या तासाला बस आहेत मला तर माहिती नाही कधी आहेत तू टाईम जायला नाही ते तू विचारू नको माझं आधीच डोक फिरलंय
अवं मी विचारणारच होत तुला फोन करून तिकड जायचं ठरलंय आमचं अग बहीण मी काय म्हटलो तुला की त्या वळेला कस गेलतासा एवढ पण लक्षात येत सकाळी गेल तसा टाइम कुठे विचारवले मी सकाळी
ताईमच विचारलीस कितीला गेल तसा कसं गेल तसं कसं गेल ते काय सांगितल की तर कितीला ते काय मला माहित नाही सकाळी गेलेलो मी संध्याकाळी आलो
हा म तस सांग आणि एक विचारायचं होत ते पठार होय सगळेजण जाणार आहे मसई पठार जवळय नव्ह ना कोल्हापुरात न
मला काय माहित नाही बी जवळय म्हणतात कुठंय काय माहित ते
हम् तिथं गाड्या जा येत नाही त्या मणा फोर व्हीलर जाय मी टू व्हीलर न जाय लागतेय म्हणाल ता अभिनव मग ह्याच्यात न पन्हाळ्यावरून कुणीकडे तरी एका ठिकाणी जायला पाहिजे म्हणालता ग म्हणता ना मी तुला विचारलो की पन्हाळ्यात पन्हाळ्याला कसे गेलता ते मग ते टाइमिंग टायमिंग ते मी अभिनवला विचाराय सांगतो तो कोल्हापुरातच आहे कि पन्हाळ्याला जायचं झालं तर आणि तो शोक संध्याकाळचा असेल
काय
पणा व पन्हाळ्यावरचा तुम्ही बघायला गेलता का सा
ला शो तो वय तो सात असतोय दुपार स दुपारी पण असतोय की.
हसते हुए.
हम्म.
काय असते नेमकं.
त्याच काय तर दीडशे रुपये तिकीट आवडतात शिवाजी महाराज पन्हाळ्यावरन कसं पन्हाळ्यावर आलेले ना शिवाजी महाराज अडकलेले त्या तिथनं सुटका कशी केली ते आहे सगळ थ्री डी शो आहे खुर्च्या ते हालतात.
होय.
हम्म पाणी येतय वर्ण पाऊस पडतो.
दररोज असते.
रोज असते वाटते.
हा हा मग तिकडच आहे बर कायतरी बघाय मिळेल कारण की पन््हाळ्यावरती ये एढं काही नाहीय आहे न जास्त बघायसारखं.
संध्याकाळचं भारी ग सकाळी काय दुपारी काय होत नाही. खरं सध बस याची डबल डेकर बस लंडन बस ती ते परत सायकल. सायकल, डबल सायकल, मी फोटो लावलेल तो.
हा. हा. हा.
आणि गाडी ती अशी ह्याच्यात नाही काय वी तेन चालवत नव्हते काय ते ह्याच्यात. पाटलाग करत होते ब
हा. हा. हा. हा. हा. हा. हा.
तसली बस, तसली गाडी हाय, हम्.
जर तिकडं जायचं ठरलं तर कनी तुला फोन करतो मी, कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय आहे तेवढं सांग मला.
हम्म, मला पण एवढं मला पण एवढं काही माहत नाही त्यांना कॉल लावत तर सांगत सगळं.
हम्, लावतो घे प्रत्येकाच हे पे पेंमेंट वेगवेगळ हाय काय?
म्हणजे?
म्हणजे, त्या गाडीच जसं सांगितलीस तसं शोच जस पन्नास रुपये आहे व म काय ये.
हम्म, शोच तिकीट दीडशे रुपय हाय वाडतं
हम, ते असू दे की, आता तसं पण महाराष्ट्रात बसनं जायचं म्हणटल्यावर आमचं काय हाफ तिकीट बसतय, त्या पोरांचंच बसणार आहे तिकीट जास्त.
हम्म!
मग तिकडं काय चालतय की तर, मग पन्नाळ्यावरचच फिक्स करतो ग. मी सांगतो अभिनवला.
हम्म.
खरं त्याला कास पटार पण बघायचं होतं.
कास पठार आता कुठ, आता वाळलंय सगळं.
वाळलय?
मंग काय.
बरं बाई नाही जाइत मग तिकड काय आता. आता पाऊस चालू झालाय म्हंटल्यावर उघला असेल म्हंटलं
ह. लगेच काय पाऊस चालू झाल्यावर उगणार आहे वय?
हम्म, मोहर सुटले जर म्हणालता.
बघून ये म्हणव त्याला
हम्म! मोर सुटलेला आणि मोर आलेला मला यश पण म्हणालता छान हाय म्हणून खर आत्ता जाऊन काय उपयोग नइ म.
व्हय.
मग पन्हाळ्यावरचचं सांगतो, फिक्स करतो, कोम्या येणार आहे अठ्ठावीस तारखिला
वस्तीला पाहिजे पन्हाळ्याला
वस्तीला मी एक तुज्या कडे एक दिवस सुट्टीला, हे वस्तीला, तो कोम्या जाईल अभिनव कडं आत्र्या वयशी शिवानी कुठे जातील, म्हणताना संध्याकाळी परत यायचं ठरलंय.
अं कोण तर पाहिजे कोल्हापूरात.
पुण्याचं पाहुणं पण नाही तिथं कोल्हापुरात. राव्हावं म्हणलं तर
दहा मिनिटं चालते की बारा मिनिटं कशाला पाहिजे ग. पहिला पहिला तेवढंच हे वाटतंय नंतर कटाळा यतोय नुसत तेच तेच तेच तेच बघायचं काय फिरून फिरून पाय दुखतात. पॅलेस बघायला.
पॅलेस म मी कुठं बघितलोय मला नुसतं बाहेरनच फिरवून आणलायसा.
त्याला बंद होत मग काय करा
म तेच की मी सांगितलं नाही अभिनवदा मी आलो तर मला जायचय तिथं म्हणून हा जाऊया की म्हंटलं मला
त्याला पण किती तिकीट आहे काय लक्षात नाही
तो म्हणालता मी आधी गेलतो त्यावेेळेला चाळीस काय पन्नास रुपये होते म्हणून.
हम्म.
फक्त तुझी गाडी तेवढी दे
नाही बाई गाडी सोडून बोलायचं.
कसली बाद.